हॅलो.
हॅलो.
हा आवाज येतो ताई?
हो येतोय. हॅलो, अ बरे आहेत तुम्ही?
मी पण मजेत ए, काय म्हणतो पाऊस?
हम्म, पाऊस चालूच ए सकाळ पासून. तुमच्याकडे?
आमच्याकडे पण खूप पाऊस ए काल पसनच चालू ए.
हो ना आज उघगडाचं नावच घ्यायेना तो
हा आज कंटिन्यू चालू आहे.
बाकी, हो आज घरातच बसायचं. जेवण वगैरे झालं?
हो झालं, झालं जेवण लवकरच होतं आमचं.
हो ना आमचं असतं दोन टाईम दुपारी पण जेवण करतो
हो का
ह
हा हा नाही अं सकाळी नाश्ता वगैरे केलेला असला की मग दुपारी अकरा बारापर्यंत बाराच्या आतच जेवण करून घ्यायचं.
हो ते आहे.
असंय काय सकाळी कोणी घरी राहत नाही, घरचे पण सगळे मुलं वगैरे जॉब ला जातात. सगळेच जॉबला जातात मग घरी कोणीच नसतं एकटीच असते मग. अकराला, अकराला भुक लागली तर अकराला जेवायचं साडे अकराला ही जेवायचं. वाटलं तर नाही कंटाळा आला तर जेवायचंय नाही.
हा होय ते तर आहे हम्म त्यामुळं हे कधी कधी हो जॉब कर ने दे ग आता म धावपळीच जीवन हम्म भूक लागून जाते मग
हो आणि सगळे सोबत म्हटलं की मग संध्याकाळीच
हो संध्याकाळी निवांत जेवण सर्वांसोबत गप्पा टप्पा मारत
हो सगळ्यांचं मग कोणाचं काय झालं कोणाचं काय दिवस भरात
हो सांगायचं ना ते कस सर्व जेवण आहे सोबत असले का मग चांगलं वाटतं. कसं हाय दिवसा मंग जेवण पण जात नाही कोणी नसत तर एकट्याला ते जे हो जेवण नाही जात बाकी, हम्म हो
बाकी आता काय पाऊसच आनंद नाही मी घरीच असते बाकीचे घरातले सगळे जॉबला आहेत. मग मी घरीच असते कोणी घरी पण पाहिजे.
हो तेे त हाय
मग घरात खूप काम असतात ना बायकांना ऐकणी दिवसभर
हो दिवसभर चालूच असत.
म हे काम ते काम
हो ना.
चालूच असत आणि कोणी, कोणी पाहुणे वगैरे येतात आप
हम्म पाहुणे येता मग घरी कोणी नसल म्हणजे घरी तर कोणी नाही आपण आलो
हो कसं ते महत्वाचे आपल्यासाठी पाहुणे वगैरे. त्यांनाही वेळ द्यायचा असतो.
हो हो ते तर आहे.
हो ना त्याच्याशिवाय मजा नाही, पाहुणे रावले पण लागत आपल्याला.
हो ना, हो बाकी,
हो पाऊस पडला की, असं वाटतं कायतरी चमचमीत खायचं.
हो, गरमागरम मस्त हम्म भजी वगैरे करायचे मग, कांदा भजी पाऊस पडला की हो ना,
सकाळीचच कांदा भजी बनवले मस्त, अशी खरपूस मस्त आज होते, एक मुलगा घरी मिस्टर घरी मग त्यांना बनवून खाऊ घातले.
हो, हो भारी आहे.
कोणी असल खायला कि, बरं वाटतं अस.
हम्म
आमच्या इकडे पण ते तर चालूच असत पण मग हरभरे असतात ते, मस्त भाजतो तव्यावर त्याच्यामध्ये मीठाच पाणी करून टाकतो. हो ते पावसाळ्यात खायला खूप मजा येते. आणि नाही तर ते, सूर्यफुलची बी असती. ती पण छान तशीच भाजते का टाइमपास म्हणून
हो ते पण चांगलं आहे.
पण त्या सीझनला ते खाल्लं गेलं पाहिजे हा ना,
हो आता पावसोळा म्हणला तर, मज्जाच असते. काही ते मक्याचा बुट्टा असता बघा ते खाताता.
हो हो हो ते पण ते भाजून त्याला लिंबून मीठ लावायचं.
हो खूप छान लागत. आमचे काय वावरात लावलेले असते त्या साठवून आम्ही मग ते अस काम येतं. हो
मध्ये सुकत नाही का असं
नाही ते अस सुकलेलंच असतं.
हम् हम्
पावसाळ्यात लावलं का म ते छान भाजलेल असत. सुकलेल असत तेच छान भाजत,
ह आणि आत्ता जर वावरत असतील ना, आता ह्या टायमाला त्याचे काढून आणून भाजले कि, ते कवळे कवळे असतात ना ते चांगले लागतात असं
कवळी पण छान लागते.
हा तेच चांगलं लागतं कारण ते काही न बर झालेले असते की, मग ते नाही व्यवस्
हो
कवळे छान लागतात ते,
ह् ते निबरपण कोणी कोणी उकडून खात मीठ पाण्यात
हो हो हो वेगवेगळ भरपूर आता प्रकार निघालेत हे मोबाईलमुळे तर भरपूर
हो आणी ते एक वेळेस अं लांल मंग पॉपकॉर्न ची मंग कोणाशी टांकली होती
हां हां
ते असं कुकर मं मस्तं होतां टांकळी कां त्यांचेत थोडे तेल अं हळंद मीठ टकले कां मंग ते मस्तं पॉपकॉर्न होचे
हां हां हां हां ते कुकरमध्यें सगळं टाकूंन दिलं की आपोआप तयार होतं ते झाकणं लावून दिलं की
हो हं
बरी नां त्यांचे दांणे वेगळे असतांत कां
हां दांणे वेगळे असतांत
हां कारणं तो गोलं असं वाटतं नां असां इतंर वेळेस आपल्या त्यां मक्यांचा वेगळांया दांना असतो यांचा वेगळांच असतो
मं साईज पणं छोटी असते थोडी त्यांची
छोटी हां साईज छोटी आणि गोलंमध्यें आणि चमक राहते त्यांला
हो चमक असते
हम्मं
ती टिकूंन ठेवांला लागते हम्मं
भारी नां ते म्हणजे असं वाटतं कायं तरी चटंकमटंक ते खांयला बरं वाटतं पावसाळ्यांत जरां हां नां मस्तं पावसांचा आनंद घ्यांयचा ते खायचं
हो नां आंता पाऊस तरं चालूंच आहे ऊंन तरं पडतंच नाहीं
हो नां ऊंन नाहींच आंता तरी ऊंन पडणांर आहेतं कायं नाहीं कि किती दिवसं पाऊस
तुमच्यांकडे छांन वातांवरण असेल डोंगर वगैरें आहे कां
नाहीं नाहीं आमच्या कडे नाहीं डोंगर अं इकडे डोंगरांचा भांग नाहीं शेती वगैरें आहे
हं हं हं शेतीत पणं नाहीं हिरवं गांर दिसतं गवतं वगैरें सगळं पसरलंय
हां सोयाबीन वगैरें केलेली वां वारांणमध्यें कांहीं द्राक्षाची बांग आहे आजूंबाजूंला मंग जरां टेरेस वरे गेले कि वरतूंन दिसतं सगळं बांग वगैरें ते सोयांबीन कोणी भुईमुग केलेला हां
हम्मं आमच्या इकडे सोयाबीन वगैरें टोमॅटो लागंवड चालूं आहे हो नां
हां हां हां
हम्मं हं
हां आंता संध्या कायं ते भाजीपाल्यांमध्यें टमॅटे जास्तं लावतातं लोकं
हो टोमॅटो मिर्च्या
हां हां
तुमच्यांकडे नाहीं कां येतं कां टोमॅटो मिर्च्या
करतांत नां कांहीं कांहीं आहे नां कंटिन्यू बाजांरपेठची जवळं आहे नां मार्केट आठवड्यांत बाजांर त्यांच्या मुळे करतांत की कोणी कोणी भाजीपाला पणं करतं आणि बऱ्यांपैकी कांहीं बारसं आहे जास्तं
हा.
ते कस एकत्र पीक येत ना एक खट्टी. ते पण अ हा एकदा पैसा येतो आणि, हो. आणि हे कसं ताम म टमाबाटे लावा मिरच्या लावा म्हटल्यावर ते रोजचं कुडणच ये, फवारणी करणच ये. पुन्हा ते बाजारात नेणच ये. म मेहनत भरपूर आहेेत तंब-तंबाड्यांना बर का, आम्ही पूर्वी लावायचो. तन आमच्या वावरात, म ते, सुतल्या बांधा.
हो बांधणी कराय लागतती, तीन एक टाइम तीन चार टाइम तरतस
हो मग ते खुडायला सारखे येत ना ते सारखे खुडावं लागतं.
पल्य पाण्यात तरी निवडा हाय त्याच्यात कच्चा माल. कस सत्य असत त्याला हम्म मोंडा बार ये. सर्व, काढाय लागत
सगळं वेगळवेगळं करायचं.
तुम्ही आधीपासनच शेती करायची का आता कराय लागलय?
नाही आहेच आमच्या का आधीपासून.
हा हा.
पण तिकडं मम्मी काय असता ना नव्हती इकड आलं आहे आता इकड शेतीच
हा तेच लक्षात आलं, कारण माहेरी नसल केली कधी?
तिकड नाही केली कधी.
हा हा म आता इकडे माहिती झालं सगळं ह.
हम्म इकड माहित झालं आता ते बघून बघून, बरोबर आता हळूहळू शिकू सर्व.
हो हो, नाही चांगलंचये शेतकरी कधीच उपाशी मरत नाही.
हो ते तर हाय, मेहनत खूप असते पण.
आहे मेहनत आहे पैसा पण आहे, पण केला पाहिजे आधुनिक पद्धतीने सगळं. व्यवस्थित केलं ना होत ते.
हम्म.
ब अ. एकवेेळेस नोकरी वाले दुसरे व्यावसायिक का असले ते उपाशी राहतील पण शेतकरी कधीच
शेत, हा शेतकरी नाही उपाशीरात ते तर हाय.
म, तेने चारदाने वावरत जरी फेकले तर ते उगुणच येणार ये. ते खायला मिळणारच ये, मग. घरचं राहत न सगळं शिवाय. काही पण भाजीपाला करा काही करा घरचं सगळं.
हो.
विकतच काय पुरत नाही ते. हो हो चालेल चालेल करा लगेच, हो हो करा करा. हो हाच नंबर ये, करा करा.